कस आहेय तुम्ही?
आम्ही बेस हाव, तुम्ही?
बेस आहे.
का करता? काही नाही.
नाही आम्ही बसून हा, झाला काम पुरा. हो झाला आता वांटा करायचा हाये. सईपाक करायचा हाय आताच चिकन देऊन गेला न तुमचा भाऊ चिकन देऊन गेला न आता तेच कराला लागते.
सुमन गे कुठे गेला?
हाये घरी होमवर्क करत आहे. त्या टीव्ही पाहत हाये. हम्म. तुम्ही का करताय मंगवा झाला सईपाक मग?
नाय स्वयंपाक नाही झाला बाहेर निगलो आतास.
हो के किती वेअअम लग्न झाला तुमचा? नाही, भाई बहन किती ओ तुम्ही?
तिघी.
तिघी ओ
हम्म.
काय करता मंग तुम्ही आता
आत्ता सेकंड इयर
हम्म, हम्म म कुठ ते सेकंड इयर कुठे करताय म
एकतीस आसपावाद
हम्म हम्म म ते स्टडी कसाय बेस हाय?
हो हाय आता बेसस.
हम्म हम्म अजूक माय काय करते तुमच?
माय मिस्त्री कामाला करते बाबा मिस्त्री कामाला जाते.
हो के.
बहीण स्कूले आते.
हम्म, हम्म.
अजूक हे काय म्हणते समर हॉलिडेजला कुठे गेले तुम्ही?
चंद्रपूर.
हम्म हम्म, तिथे गरमीे कसा होता मंग?
बहुत होता गर्मी फो फोर्टी-थ्री डिग्रिस.
हा तो कोणतरी मूवी टूवी फवाला गेले तुम्ही मूवी.
हों
हुं कसा होता माय? हां के
हुं.
तु आकाडी करलं ना?
हो केलं तुम्ही?
आव अंदा आकाडी नाही रहे. म का कारला आकाडीले?
परे भजे पुरी चिकन.
हो के ते आम्ही करे नाही कि आता का करते काय नाही मला माहित नाहीशे.
हां हां.
हां हां.
आज
हुं गेला का धम्रा कालेजला?
हो जातो उद्या हाॅलडे हाय.
काल
ते नीट नीट एक्झाम लीक झाला होता ना त्यासाठी काहीतरी होताय.
अहां हां
हुं सुट्या हाय
हो ते
होय ओं
हं हं अजून कोणता इंटरला कोणता ग्रुप घेतलाय तुम्ही?
बाय पी सी
अहं डाक्टर वाचा हाय.
हों.
हुं हुं. अजून काय सांगा?
तुम्हीच सांगावा आता.
दादा कोठी गेला?
हुं हुं आता सयपाक करते मग
चिकन आणले, चिकन आणतां बाबा?
तुमचांहि चिकन हाय? होयं तर
हूं हूं आज आप मार्केट जाता तुम्ही
हो तुम्ही
जातो पर ते
हूं ह
अम्म आता रोज मला त जाण नाय होत आता कवा क एकदा जाणार ये.
हा दादाच जात आता हो ना
हम्म दादा जात दादाचं आणतय भाजू पाला आता दादाचं आणतंय.
हम्म हम्
हम्म, झासू कशी आय?
बेस हाय आता हा उंद्या डायलसिस कराचा हाय, हो गेलो म आज गेलो हो झाला पुरा आता गव्हर्नमेंट हॉस्पिटल मंधीच डायलिसिस करणार
हूं
उंद्या सकाळी य म्हणलं
हूं
सकाळी जाऊ न कराय लागतय आता, हो कालच केले.
हूं हूं
टेस्ट करले, बी पी, शुगर सगळं टेस्ट करल
आजुन
तूझ का
सांगा ओ तुम्ही
अ कोणता त दे कामा ते दवापाशी गेलय का समोर हाल असले तिरूपती, कोंडागट्टू तसं
तसं काहीचं नाय चंद्रपूर मांकाल टेम्पूलांच गेलो आम्ही
महांकाल म कसा हाय तिथे पब्लिक कसा हाय.
पब्लिक चांगलाय, रस्ता चांगला राइते. देवी चांगली राईते, गेला त मुमेंट चांगला राइते.
हो के, मी कवा गेलो नाई. पब्लिक भायरं होता ना की,
पब्लिक बहोत रायते पा
हम् हम्म
जावा आणं मंग कवा तर आता
अजून जातो आता शारद देवी तव्हा जा तसं जाआचं मंग समजतय.
आता तुम्हाकड दसऱ्याच फेस्टिवल कसा करते म
अं
तर दसरा करते ना तुमच्याकडे दस सऱ्याला सेलब्रेशन करते तेच कसं करते? पुजा गीजा कसा करते?
पूजा करते गौर मामा आणते
हम्म हम्म अजून आवाज नाही यताय?
येताय, येताय.
हम्, हम्म. ते आजूक का करते?
करते पुरील करते. दसऱ्या लागून. कारण ते उडतानी फुल लोहरा
हम्म, हम्म. अजून?
तर गणपतीला मोदक करते.
बातकामा नाही खेलय तुमाकड.
खेत ना म काळमे खेलतो.
हम्म, हम्म. म्हणजे कसा खेळते? कसा एन्जॉय करते? असा. कद्दल कसं करते? ब
अ सेंजेरय ते सदुल्ले.
करते तुम्ही बातकामी करते.
आम्ही नाही करत. आम्हाला नाही. आम्ही जस्ट खेळतो, तेवढंच.
कुठे? दुकानाइसे. हम्म, हम्म.
ना.
आज को
पण आता तुम्ही दादा कोठे गेला? हॅलो.
हा सांगा. हाय, हाय.
सांगावात.
अज क काय तरी अजक. हम्म, हम्म, हम्.
की बेस हाय.
हो बेस हाय सगळ्या. तुम्ही बेस हाय की, मग घरच्या सगऱ्या.
हो, बेस हाव मी.
हम, हम्. घरी कोण - कोण हाय मग आता?
बाबा, आत्ताच बाहेर गेले. हाय. लहान बहीण, मी. ह मम्मी अजून नाही आली.
हो, कि. किती वाजता, येतय मंग मम्मी?
आता येते मम्मी. थोड्या वेळानं.
ओके. रोज जाते मम्मी कामाले?
हो, रोज जाते.
नाही.
आम्ही कामाला कुठे नाही, जा पण आता घरी बसून शिव मशीन स्टिचिंग ये लोकांचे ब्लॉउज येतं. ड्रेस अ शिवत शिवतो. आता ते एकचं काम शिकून हाय. हम्म, आता आमच्या घरी एक दुकानं हाय किरणचं लांबच. ते दुकान पाहून घेतो, शिवतो, टी व्ही फायतो. टिफिन लंच बारा वाजता जाऊन जेवण चारून येतो.
हं हं.